हॅलो, येतोय आवाज?
हा, आता येतोय, आधी येत नव्हता, हा. नमस्कार!
कशा आहात?
माजेते, तुम्ही कशा आहात?
हो, बरय, चांगले, काय झोपले होते का?
नाही नाही.
तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना? तेच म्हटलं, आपण बोलूया, अ अन्न आता सध्या बघा, सध्याच्या वातावरणामध्ये, बरेच अन्नामध्ये भेसळ वगैरे चालू ये बघा, तुम्ही पण वाचलं असेल? वर्तमानपत्रात वगैरे, टी व्ही वर, सतत, म्हणजे सारखे ते तेच चालू ये, काय वाटत मॅडम तुम्हाला पण, खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे ना, हे सगळं आता.
हो, आणि सगळीकडेच आहे ना, अन्न भेसळ कुठे नाहीये, दुधात ये खाव्यात ये अजून तुम्हाला सांगते, पनीर ये हवाळ झालं, सगळ्यामध्येच भिसळीचं प्रमाण
तेच ना, अगदी अ औषधांमध्ये सुद्धा ते प्रमाण वाढाय लागलय, म्हणजे हे जाणून भू जून शरीर माणसाच्या जीवनाशी खेळणं चालू आहे, नाही का?
हो, खेळणच आहे हे, त्यांच्या त्यांना पैशासाठी त्यांच मोठ
तेच ना, थोडेसे पैसे म्हणजे, अगदी हा, लहान लहान मुलांना सुद्धा त्या म्हणजे आपण त आहोच म्हणा, ते आपण लहान मुलांशी काय हे करायचं ना, एवढं नेमकी त्यांना खायला तरी काय हाय, म्हणजे दूध बोलतात आपण पौष्टिक ये, पण ते दूध घेताना भीती वाटते, फळ तेवढं हे असतात, फळांवर ते फवारे, म्हणजे इंजेक्शन देऊन देऊन आ
हा, फळांना सुद्धा इंजेक्शन देत आहे बाहेर, भाज्यांना सुद्धा इंजेक्शन आहेतच. आणि भाजी इंजेक्शन देऊनच वाढवली जात ते, परत त्यांना ते हे, राहिलेलं नाहीये. हम्म! नैसर्गिक तर काहीच नाहीये. काकड्या वगैरे ह्या गोष्टी झाल्या, त्यांना रंगामध्ये बुडवल्या जातंय. त्यातूनच काढून आपल्याला दिल जात, त्याच पुण्याच, हा.
प्लास्टिकचे त्या कोबी आलेल्या बघा, वाचलं असेल तुम्ही कधी, ऐकलं असेल.
हो, प्लास्टिकच्या कोबी कारखान्या तयार होतात, आणि मग तिकडे दिल्लीकडे, आणि मग त पकडून म आपल्याकडे येतात, तसेच ते तांदूळ पण प्लास्टिकचे प्लास्टिकचे तांदूळ पण आहेत आता, मग ते आता ओळखायचे कसे? प्रत्येक दाणा तर आपण नि
नाही ना, ते पण नाही करू शकत, मसाले आहेत, धणे पावडर, मिर ची पावडर
हा ते पण दुधामध्ये निरमा मिसळल्या लागते निरमापासन दूध तयार केलं जातं आता निरमाचच दूध आपण सोडा हा. हा त्यापासून दूध तयार करतात खव्यामध्ये ते ब टाटे वापरतात किंवा हा काही ते पावडर वापरतात. करणार काय मिरची पण हा मिरची मध्ये भुसा हा सगळीकडेच म्हणजे भेसळच हे.
मिसळ ओ बेस
खायचं काय ठेवायचं काय ते ते सुद्धा कळत नाही आणि खाल्ल्याशिवाय तर पर्याय नाही. खाल्ल्याशिवाय तर आपण जगणार नाही फळांमध्ये आज
फळांमध्ये तर भरपूर प्रमाणात आता मध्ये पण ते कलिंगड मुळे मृत्यू झाला ऐकलं असेल तुम्ही ते म्हणजे म्हणजे विश्वासच बट बसत नाही की अशा गोष्टींमुळे पण असं काही होऊ शक
होऊ शकतं म्हणून पण होतच आहे तसच. इंजेक्शनं देऊन जोन वाढयतात आता सादा. म आपला सादा भोपळा पाहिला काय सा दुधीभोपळा हे तो आता असा छोटा त्याला छान असे लव काटेरी लव यायची. आतिय अशा प्रकार असायचं आता एवढा मोठा फळला चव पण असायची
चव असायची आता देही चव असं झालेलं. भाज्यांना म्हणजे नुसते आपण तोडतो तरी त्यांना एक विशिष्ट असं
सुगंध असतो हा. तसं नाहीच आहे ना आता तो भोपळाचा एकदम चिकन चट आणि मोठ्ठा हे एवढा मोठा झाड असा आत शिजत नाहीच. गत नाय हा तेच ना. आता डाळींना ही पॉलिश वगैरे करून काहीतरी रासायनिक हा रासायनिक लावलेले राहते पावडर वगैरे आता हे तांदळाला पण आपण हा जो म्हणतो तांदूळ सुगंधी तांदूळ जो अ बासमती वगैरे तर त्यालाही अ म परफ्युम वगैरे काही ते पावडर लावतात वाट ते सुगंधी त्याच्यातही भेसळ कर तात म्हणजे अ तो ओरिजनल नसतो तो तांदूळ आणि आपण तो एवढ्या माहागाचा बासमती म्हणून तो खातोय असं.
म्हणजे आपण किती असं परावलंबी झालोय की काय को आपल्या लक्षातच येत नाही की आ आपण आपल्या हात
अगच बर खराब करतोय. पण त्याला आपणच नाही ना जबाबदार म आता हे जे लोकं ओ मग उत्पादकांकडनं घेतात किंवा आता उत्पादकही तसेच झालेय जास् त्यांना प्रॉफिट पाहिजे अ ते कर ताता शेतकरी सुद्धा आहे ना प
शेतकरी पण काय करणारे अय वा त्यांना म्हणजे अ दुष्काळ पण ते ही शेतकऱ्यांचा काहीच म्हणजे दुष्काळ एक तर त्यांना जास् त कधी कमी जास्त त्यांना पण राबराब राबतात बिचारे त्यांना पण हवा तसा मोबदला नाही मिळत ना.
मिळत नाही. आणि त्याच्यामुळे ते पण म इंजेक्शन वगैरे देतात ही भाज्यांना वगैरे आणि त्याच भाजी आपण खातोय आपल्या हा.
कोणती फळं यायला लागली?
सगळ्या म्हणजे पूर्ण वर्षभर म्हटलं तरी प्रत्येक फळात मिळत अस असं कोणतच फळ नाहीे आपल्याला कि ते वर्षभर मिळत नाहीये किंवा काय होत नाहीये असं काहीच नाहीये ना.
हो ना. मला तर आठवते लहानपणी पण ते उन्हाळ्यामध्येच आंबा आणि जांभळ मिळायची टरबुज मिळायची आता त चो बाराही महिने असतात.
हो. आता तुमचं कलिंगड सुद्धा बारा महिने असतं.
हो. ते देतात न तेच ना पप्पाया अगदी पपई सुद्धा म्हणजे आरोग्याला आपण बोलतो हे चांगलं, ते चांगलं पण ते खायचं कस? म्हणजे वरून जरी पिवळी दिसत असली तरी आत मध्ये ते चव नसते कच्ची एकदम कच्ची एकदम चौ हो
आणि डॉक्टर आपल्याला सांगतात फळ. आता त्या फळांनाच ऑलरेडी रासायनिक प्रक्रिया केलेली असतात ना.
उलट आता गर्भवती महिलांनाच डॉक्टर बोलतात की फळं खाऊ नका अजिबात.
काय त्यांना रासायनिक क्रिया एवढी केलेली असे प्रक्रिया त्यांच्यावर त्यांना आपल्याला पौष्टिक काही मिळत नाही. उलट विषारी द्रव्य जे आहे ते पोटात जाणार मग
नाही. तुम्हीच विचार करा आता गर्भवती स्त्री जर ते आत ते गर्भाला तरी काय मिळणार आहे आणि पुढे चालून मग ते तेच ना.
करणार काय ना पण मग आता. त्याला आपल्याकडे काही पर्याय नाही आपण
मुळे शेती आपण तरी काय करणारे बाहेरून येत माल वगैरे ते घ्याव घ्याेतल्याशिवाय पर्याय नाहीये.
पर्याय नाही. आणि कसं आहे आता शहरांमध्ये छोटे छोटे घरं असतात. त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे अशी बाग पण लावता येत नाही किंवा आपण मधल्या वगैरे राहिलं तर वर आपल्याला काही म्हणजे प्रवेश नसतो. तर मग तिथे आपण अ म्हणजे बाग याच्या वरची बाग फुलवू शकतो किंवा तिथे आपण झाड लावू शकतो. असंही नाही ना आपण फ्लॅटने भाड्याने वगैरे राहात असला तर मग मालक
हो. नाही ना नाही देत ना आणि कस हा. गावा पूर्वी कसं राहायचं थोडंसं जरी अंगण असलं तर तिथे पालेभाज्या, मिरची, कढीपत्ता हे घरचे घ-घरगुत ती म्हणजे आपण लावू शकतो. पण आता ते शक्य म्हणजे गोष्टी सगळं हे झालेलं आहे. ए आयच्या गोष्टी झाल्या सगळ्या.
हो ना मग तसच झालेलं आता. मग आणि ऑर्गॅनिक आपल्याला काही भेटत नाही. त्याच्यामुळे मग आपली प्रकृती पण आता बिघडते.
आता बघा ना ओ ती प्रोसे म्हणजे सुरुवातच अशी आहे. आपण दुधामध्ये जर भेस त आला त्याच ते दही दूध. तूप काढू त्याच्यात तरी काय मिळणार आहे आपल्याला. तेच ना काहीच नाही उपयोग नाही हा.
पर्याय नाही म्हणून आपल्याला घेणंच हाय.
पूर्वीच्या बायका कधी म्हणजे हो. पूर्वीच्या बाहेक. अगदी मत म्हणजे जे पुरुष मंडळी किंवा काय गावाकडे बघा तुम्ही तूप. वगैरे अगदी अ म्हणजे घरच्या घरी काढलेलं व्यवस्थित घरी गाई वगैरे अस. हे तर म्हणजे सगळ त्यांची तब्येत पण खराब नाही होत.
सुदृढ राहायच्या एवढ्या काम करायच्या तरी थकत नव्हत्या आपल्याला आता इतक्यास. सोयी असून सुद्धा आपल्याला आपण थकतोय. आणि तीसी पस्तीसची उलटली कि आपल्याला चाळीस हा. का आपल्याला गुडघ्यांचे आजार प्रमाण वाढलं हे सगळं भेसळ युक्त. खन्यामुळे सग हे गुडघ्यांचे त्रास आता तरुण मुलांना गुडघ्यांचे त्रास. वयला लागलेले.
आणि बाहेरचं अट्रॅक्शन जास्त खाण्यापिण्यामध्ये. तिथे कशी स्वच्छता आहे काय काहीच बघत नाही कोणी.
ते कशाला बघतील त्यांना फक्त पैसा कपवायचा आहे ना पैशामुळे ते तर.
नाही पण चुकत आपलं पण ना आपण पण खायला जातो ना बाहेर. आपलं पण चुकतात.
हा कधीतरी वाटतं माणसाला तस करावंसं खावसं आहे पण म आता. अ पर्याय नाही त्या गोष्टीला जे आपण घरी. करून खाल्लं तरी त्यातन काही पौष्टिक आता मिळत नाहीच आप''--'' त्याला अस की खप पौष्टिक मिळतय आणि त्याच्यामुळे आप ''--'' पण सुदृढ राहतोय पूर्वीच्या लोकांना पौष्टिक मिळायचं त्यामुळे तेदृहाय जायचे. चे कामही करायचे सगळी घरातली कामं करून शेतीची कामं. एकत्र कुटुंब होतं एवढे एकत्र कुटुंब तेही सांभाळायचे.
हो ना अजून सुद्धा गावाकडे ऐंशी नव्वद असे मै म्हणजे आहेत. ते म्हात रे मातारी वगैरे अशाहाजी अजोबा.
हो असत मग.
हो आणि मी माझ. तो तरी बघ आले ज्यांचे अजून दात सुद्धा म्हणजे व्यवथित हायत. डोळे शाबू आहेत सगळं काही व्यवस्थित आहे आता लहान लहान मुलांना अगदी. मोबाईल आन त्याच्यामुळे चष्मे लागले काय म्हणजे काहीच हे नाहीये. आणि इतक्या आजारी पडतात ते बाहेरच्या वातावरणात किंवा दुसरीकडे जरी गेलं. तरी ते सहण नाही होती बाहेरची हवा जरी ते गेली तरी म्हणजे हः. हवेमध्येच एवढं हे ते प्रदूषण.
तुमच्या शीव.
हॅलो,
छान वाटलं.
हो,
द म्हजेेल
हो मला हां थँक्यू धन्यवाद मॅडम धन्यवाद मॅडम.
हा नमन हो धन्यवाद.